हॅलो
हा ताई बोला की?
जेवला का नाही?
नाही बघा अजून मी पण ह्यांच्यासोबत सकाळीच नाशत.... ते करते....
हा हा
त्यामुळेग नाही अजून आता जेऊन मग डायरेक्ट कामाला जायचं...
हा हा
कसं
मी अजून भाकरी करणारये
हा हा ह इथं गच्च धर थांब बाहेर देते हम् हम् ह्...
लागत नाही दोन..
होय दोघंच हाय म्हणल्यावर लई नाही लाग
होय आणि ही बारकी काय खातच नाही भातच नुसता खाती....
हा हा ह ह माझं नाही हिला काय करते मी दूध भाकरी दूध चपाती कुसकरून घालते...
हा हा तिला म्हणजे आमची पण खाते दूध लागतय तिला.... पण आता डॉक्टरांनी सांगलं ना.... ते मध्येी जरा छातीतेन भरालती सारखी... म्हणजे दू दूध आणि बिस्किट जास्त द्यायच.... नाही म्हणून सांगितल मी काय म्हणते चप... चपाती आणि चहा पि खाऊ देत पण बिस्किट जास्त द्यायच नाही.. कधतरी देत ते आता ते रताळ रताळ बरोबर पन खातिय धून.............
हूं
आता चहा पण कमी.. केलाय खर हिला लागतोयच च्या आठवण आली की दोन वाजू दे तीन वाजू दे चालूच करतेय.... च्या कर की..... हा
भारीच
हे धर...
चल बाहेर चाल त्यात नाहीयत.....
हा पोळ्या करू संध्याकाळी करू बघितल पोळ्या पाहिजे झाल्यात...
सासवांपेक्षा यांचच लई झालय ताई...
म्हणजे आमच्यात कस सणाला तेन करत नाहीत ना... सण वगैरे आमच्यात सण करत नाहीत मग असं... खावं वाटलं की कधी पण करायचं...
हम्म बरोबर
वाटलं की करतय असं कोणं सर म्हणल्यावरती नाही
हा करायचं होय आमच्यात सणा निमित्त च होते मी आता पा पोळ्या कधी पाडव्याला केलेल्या बघा त्याच्यावर नाही. मिस्टरांना ते आवडतात पोळ्या नाही सारखं करायचं होत ऍक्च्युली मला खरं सांगु मला स्वयंपाकाचा नादच नाही आहेत. त्यामुळे की नाही मी हो हो त्यामुळे मी की नाही जे जेवढं जेवण लागणार आहे तेव्हाच करते आमरस मात्र दररोज नई बघा घरी
आमरस
पुऱ्या करायच्यात कधी पोळया चपात्या करायच्या
हूं आमच्या पण केलेलं मधी त्यानी आंबे आणलेले झाडांचे म तेव्हा आणल्या अजून विकत काय अजून आणय नाही
अ मला आईने एक पेटी पाठवलेली त्याच्यानंतर मी राणी कधी घेतलेले आशे बाहेरचे बॉक्सेस नाही घेत
हा हा
आमच्यात पण आंबे लाय आवडतात पोरगीला तर लय आवड
आता आमच्या सासूबाईनी घेतलेले आहेत आता यात गेल्यापासून दोन दोन तीन वेळ आणलेत मम्मीकडे होते तेव्हा पण आणलेली मम्मी ते म्हणजे भावाचं दुकान आहे ना वडापावचं मग ते दुकानच्या शेजारी हाय आंब्याचं दुकान म तिथ घेतले अ तिथं मम्मी पण आणलेली तिथं पण दोन तीन वेळा खाल्लयं. खात्यात त्यांचे आमच्या सासूबाईंचं म्हणजे खायाय पियायला काय हे नसतं. ते लाड भरपूर करत्यात तेनी तेच डाळभात तरी आणून दहा मिन पण झाले नाही नुसता आणून आम्ही हातपाय वगैरे धुऊन बाहेर चाललेलो. तोपर्यंत म्हणजे फोन आला गमना झालयं आणि सकाळी आणून सो सोडवून
मग तिकडं कोणकोण असतं सासूबाईंच्या जवळ?
आह
सासूबाईंच्या जवळ कोण कोण असतंय?
होय हायत नणंद नंद ची मुलगी हाय आणि सास सासरे द्या. चौघचं असत्यात की आणि नंदचा मुलगा एक असतोय तो आता सुट्टीला गेलाय
हां हां हां हां हां.
तेच राहतात त्यांनी तिथं
हां हां हां.
म्हणजे आता आम्ही घरातून बाहेर पडून आता झाले सहा वर्ष. हे आम्ही वेगळं राही ठरवलेलं तेंव्हापासून नाहीये म्हणजे ते वेगळं राहिलेलो तेंव्हाच हे झालयं ना. म्हणजे हिजी सवय नाही जास्त त्यांना त्या दोघींची हाय. त्या दोघी तिथ असतानाच झालं ते होय खरं हिच्यावर लय जीव हाय सगळ्यांचा हिच्या पप्पा पप्पांचा पण आई बोल त्या आणि म्हणजे ऐकत नाहीत. पुन्हा तसं
हां डॉन डॉनय.
डॉन हां हां
माझ्या पोरगीच तेच झालंय बघा डॉन हाय ती म्हणजे माझ्या जावेची नंदेची मिळून सगळ्यांना मुलंच आहेत ही एकटच मुलगी आहे घरात म
पाहिजे त्या दोघींना जरा स म्हणजे कावलं वगैरे मार तिला एक फटका दिला तर गप बसतात हीच नाही जोपर्यंत ते देत नाही तोपर्यंत इज चालूच
बरं बाई मी म्हणजे काम करते तुमला खुप डिटर्ब व्हायल का आवाजान?
आ
आवाज खूप यायला मी इकडे काम करायलो याचा
नाही नाही नाही
अ तुमचं म्हणजे नाही चालत नाही हो म्हणून विचाराले खूप आवाज येत असेल तर मी बंद करते
नाही नाही तस बोला बोला होय होय पाच रुपये नाही हा मग पाच रुपये द्या
हे बघा धून धुयायच होय.. तेच मग कसं लईच काम राहणार ओ माझ काही केले नाही सकाळपासून तेनी गेले तेव्हापासून असच आहे बघ घर
हा हा आमचे पण आता येतील मिस्टर मी आता तुमच्यावर बोलत बोलत स भाकरी तेवढ्या राहिल्यात आता त्यानी य येतात साडेबारापर्यंत म्हणजे दोन भाकरी करायच्या
हम्म
होते ना
बरोबर
आ संध्याकाळी चपाती करायच
हम्म मी पण मोस्टली भाकरीच करायच ट्राय करते ह्यांना जरा जास्त नाही आवडत भाकरी खर भाकरी कस कधी? पण चांगल नाय खालेलं
होय. भाकरी चांगली आता उन्हानाच्या वेळेला भाकरीच चांगली संध्याकाळी काय चपाती चालते आमच्यात कस भाक भाकरी केले की पोरी खात नाहीत त्यांना चपातीच लागतात आता गरम गरम बिना भाजीच दिल कनीभाजी साधा झुणका जरी दिला अ त्याच्या त्यामुळं ते झुणक्या बरोबर पण खातात नाही तर असं नुसता गरम गरम चपाती सुद्धा खातात असं भाजीच पाहिजे असं काही नाही पण पाहिजे चपाती
हा हिज सर्वज्ञ अजून काय नाही अ सगळी जण तर म्हणले ना आमरस चपाती मम्मा जरा तिखट दे बाई असं करते मग तिला तूप दिलं तरी खातेे तिचं पण काही नाही
हा हा
मग कधीतरी कधीच म्हणजे अगदी महिन्या दोन महिन्या कधीतर नाटकी चालू होतात मग मला हे नको मग मला ते नको मला आंबोळी करून दे मग मला बेसनची पोळी करून दे मग मला बटाटाच भाजून दे
हां
असं मी म्हणते महिने दीड महिन्यात एकदा तिज अस असतय नाही तर काय वाढा ते म्हणजे
ती एकटीच आहे म्हणून बरं आहे तुमचं नाहीतर आमच्यात असं होत हिला एक पाहिजे असत तर
तिला एक पाहिजे असतय एक तर बरं
आणि ते आमच्या मोठीचं तर वेगळंच तिला तर म्हणजे असं म्हणजे अ मांसाहारी तेन काय न खाय खाऊ वाटत नाही तिला
हा
पण असं आंबोळी डाळकांदा झुणका वगैरे असं सगळं तिला अस
हा हीच सर्वज्ञाचं कस आहे तिला नॉनव्हेज पण आवडतय आणि भाजी भाकरी पण आवडते त्या आणि बटाटा ते बेसनच्या पोळ्या दोडका का दोडका क कच्चा दोडका बघितली ममा माझा दोडका दे खाईला मग धुऊन तसच एक त्याची फोड काढून काय पण असू दे कच्च टोमॅटा असते बटाटा तेवढं ममा देे कच्च म्हणते तर तिला काय माहिती बटाटा कच्चा खायचं नसंत मग तेवढा बटाटा तेवढा भाजून देते बघा. अगदी कमी तेल सोडून कणी त्याचे काप करते आणि भाजून घेते नुसत तव्यात.
आमच्यात काय भजी, बटाट्याचे भजी वगैरे असत्यात. बटाट्याचे भजीच खातात.
मग आणि ऍक्च्युली तसं मलाच तेल आवडत नाही. त्यामुळे त मी प्रयत्न करत असते काय जास्त तळलेल पण काही नको आणि जास्त तेलकट बी काय खूप भले एखाद्या वेळेस ते कमी चवीच होदे चालतय
होय
हो मलाच सहन होत नाही ते.
ते शाबू वडे लागत्यात
हा
पडल हा त्यात आंबोळ्या लागत्यात. होय शाबूवडे लागत्यातच आमच्यात म्हणजे अस उपवास वगैरे उपवासाला वगैरे काय खायला चालत नाही ना.
हा हा हा
त्यात उपवास फक्त चहा वर किंवा पाण्यावरच असते त्यामुळे खाऊ वाटलं की आ आठवड्यातनं एकदा शाबू वडा तरी लागतय
भारी माझं माझं कसं शाबूवडा वगैरे नाहीच करत सोडा मी
हा हा
तिकडं राहायचो सगळेजण एकत्र त्यावेळीच की त त्यावेळी करायचो छान म्हणजे जास्त माणसं असले की केली पण जाते खाल्लं पण जातं ते मग आता इथ कमी माणस म्हणल्यानंतर मी एवढ करतच नाही.
हा हा
म कधी आणि आंबोळ्या मात्र असतात बघा पंधरा दिवसात न एकदा अगदी आठवड्यात न नई खरं पंधरा दिवस
हम्म हम्म आमच्यात पण लागतय आंबोळ्या एका वेळ करायचं ह्या आठवड्यात आप्पे करायचे. एका आठवड्यात इडली करायची मिस तरांना इडली आवडते पोरगीला आंबोळी आवडत्या एक एक वेळा दोन्ही पण कराय लागतय. म एक एक वेळा काय करते. ते बटाट्याची भाजी करतोय. ते इडलीच्या मध्ये घालतोय आणि करतोय ते पण खातात. आवडीने बटाटा इडली खातात. मग ते इडली राहिली की ते आणि फ्राय करायचं चार वाजता. जरा तेल चटणी मीट टाक. पण ते सुद्धा खात्यात ते सुद्धा आवडतय. हा जरास जरास जिरं आणि मोहरी टाकून ते पण छान लागत.
हम्म मी का नाही सर्वज्ञा हा आम्ही आमच्यात कस पोहे, उपीट मी काहीच नाश्त्याला करत नाही आओ डायरेक्ट जेवणच करते.
हा ते तुम्ही जॉबला आहे त्यामुळ
हा आओ ते घरात दिवसभर असलं ना काही वाटत नाही ओ
ते आमचे मिस्टर पण नसतात सोडा नाश् चहा वगैरे करायला पण खरं हे पोरींना लागतयच की होय ते जेवू स्तोपर्यंत तिची भुक तर राहायला पाहिजे.
होय
राहत नाही त्यांचे भाऊ ते आमच्या मोठ्या पोरगीला तर लागतयच नाश्ता पोहे तर कर एक एक वेळा संध्याकाळचं पण याला तेच तीला ती आता मोठी मोठी होत असली तर मो मोठी व्हायला लागलिया त्यामुळे भूक वाढतिया न्हव. आणि ते पहिल्यापासूनच सवय आहे तिला असलं खायच.
हम् मला नाही मला पोहे, उपीट नाशा इव्हन मला तुम्ही इजली वगैरे ज दिला तरी पण मला चपाती भाजी
हा ताई एक मिनट झाले दहा मिनिट